हॅलो? हॅलो. हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो ताई. हा, हा आता आला आवाज. हॅलो.
हा येतोय ना आवाज येतोय, एकदम हळू येतो.
येतोय ना? अच्छा- अच्छा.
काय चाललंय मग? शिफ्टिंगमध्ये कसं काय करतंय मग? मुव्हरसन पॅकर्स थ्रू सर्व झालं का? म्हटलं ‌मूव्हर्स पॅकर्सचंहि चांगलं असतय है ना?
हो ते कशे ते सगळं पॅक करतात, आणि त्यांचे ते सगळ आणून ठेवतात घरात.
हो मी म्हणजे आम्ही पहिले केलेलेये ते. हो आम्ही पण दिल्ली, मुंबई तिकडे होतो ना, तेव्हा आम्ही तसच केलेलेयं. आणि खरंच पण ते चांगलं पण असतं, म्हणजे येतील ते प्रॉपर पॅकिंग पण खूप चांगले करतात ना ते.
एकदम व्यवस्थित सामान आणता बिलकुल काही अं तुटत नाही किंवा काही कशाला क्रॅच नाही काही नाही काही नाही. काचेच्या वस्तू पण व्यवस्थित आणतात.
हो माझं पण मला ना जेव्हा करायचं होत शिफ्टिंग तर सर्वात मेन प्रश्न तोच होता की आता माझा जो क्रॉकरी सर्व जे काचेच सामान आहे त्याचं मी कसं काय करणार पॅकिंग कारण की आपल्याकडे नसतात ना घरी सगळ ते बबल रॅपर ते सर्व. तर त्यांनी सांगितलं तुम्ही का करू नका आम्ही सर्व करू आणि ते बरोबर सगळं घेऊन आलेले बॉक्सेस आणलेले त्यांनी त्याच्यानंतर तिथं सेलोटे पण ते सर्वच गोष्टी ्लम बबल रॅप देन फोर्म शीट पण होते त्यांच्याकडे. कि जर तुम्हाला फ्रीज
होते कात ते.
तर फ्रीज करता फॉर्म शेट. इतकं प्रॉपर त्यांनी सगळं पॅकिंग केली. म्हटलं रे वा हे तर आपण सुद्धा करत नाही कध
हो ते त त्यांना ते प्राक्टस असतते न रोजची. त्याच्यामुळे ते एकदम छान पॅकेट‌.
हो. आणि परवडत ते म्हणजे जर करायच विचार केला ना तर त्याचा विचार करून केलेलं खरंच चांगलं असतं ते.
हो आपण थोडी एवढी चक्कर मारणार बाबरे किती चक्कर मारतात ती वरती खाली वरती खाली वरती सामान्य ने-आनला. बरत तेवढे जड उचलायच्या वस्तू शक्य आहे का आपल्याच्याने.
ते वरती घेऊन येऊन अप अनपॅक करून लावून पण देतात ना ते. ते सर्वात मेन चांगली गोष्ट आहे त्यांची पॅकिंग पासून ते अनपॅकिंग पर्यंत.
हेवी वस्तू लावून लावून पण देतात ते.
हो. कारण की आपण लावायचा विचार केला तर आपल्याकडून कसं काय जमणार.
हा.
चांगला पण म्हणजे हो. म्हणजे शिफ्टिंग चे अनुभव आहेत आपले हे ना. का नाही म्हंटलं टॉपिकच छान आला आपल्याशी. टॉपिक छान आला म्हटलं रिसेंटली दोघी पण त्याच्यातूनच जातो.
हो आमचे आत्ताच झाली आठ-दहा दिवस झाले.
हम्. पण तरी पण घरात सगळं होतच ना भरपूर काम राहतात घरात.
हो नाही माझं आव आवरलं सगळं लावून वगैरे झालं सगळं सामान.
हा हा.
आणि झाल आता सेट काही नाही. फर्नीचर हहा. शनिवार पर्यंत होईल मी सगळ कारण की आता वॉटरफूल लावायला घेतला सेट करून देऊ. हा. हा.
किचन अजून मा आणायचंय म्हणजे मग त्याची पूर्ण पॅकिंग दोन उद्या ती करू.
हम्म हम्म. आणि तुम्ही कस सांग हा म्हण. अच्छा! अच्छा! हा. हा. हा. हा. अच्छा अच्छा, फ्रीज आहे वॉटर वॉशिंग मशीन सर्व
ी हो आणि टी वी आणि वॉशिंग मशीन तरी इथे आल्यावर मी बुक केले.
अच्छा अच्छा अच्छा! हा मग काय येतं, नवीनच घेतलं का? अच्छा!
पाहिजे नच होते, ते मग ते नवीन घेतलेत आणिग बाकीचे चालून जातं, बाकीच्या गोष्टी आहेत आपल्याकडे
हम्म. तुम्ही कसलं बिझनेस करताल.?
मी अगरबत्ती, अ अगरबत्ती क लागणारी स्टीक कुल्फी स्टिक त्या नंतर आपली हे - म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची स्टिक मॅन्युफॅक्चर करतो.
तुम्ही आपला कॉल झाला होता वाटतो एकदा.
हो,, झालेला आहे ना एकदा.
एकदा झालेला आहे ना आपला कॉल.?
हो नंतर आपलं बोलणच नाही झालं,, हो हो आस्क्रीम स्टेक पण आहे, सगळ्याच प्रकारचे राऊंड ते काय
हा, तुम्ही बोल्या होत्या आमच्याकडे आईस्क्रीम स्टेक वगैरे सगळं मिळतं.
हम्म. म्हणजे तुम्ही आईस्क्रीम ऑर्डर करा, मी स्टीक तुम्हाला अ पाठवू शकता-
अ
तुम्ही आईस्क्रीम बनवा स्टीक आम्ही देतो.
हो बरोबर आहे,, काय आणि अ त्याच्यानंतर मग तुम्ही मला एक हे पण सांगितलं होतं एक रेसिपी पण सांगितली होती कसली, फेस पॅक सांगितला होता मला ती परत शेअर करा ना मला करायची ट्राय ती. परत मला व्हॉट्सअपला सांगा.
आह
हो हो.
हा मध्ये मध्ये ना, आवाज क हा हा, मला व्हॉटसअप वर टाका ते आवाज का, आवाज जातोय आहे मध्ये मध्ये ह
ते
मला एक ईच्छा म्हणजे, येतोय का आता?
तुम्ही बोला ना मला येतोय, हो मला व्यवस्थित आवाज येतोय तुमचा तुम्ही बोला.
अच्छा अच्छा बर बर,, हं म्हंटले मला ते पाठवा तुम्ही परत
हो हो नक्कीच, मी पाठवनार होते पाठवल ते. ना त्याच्या जान हॅलो! हॅलो येेतो का आवाज?